हॅलो.
बोल.
फोन तू केलायस.
अम आपलं सकाळी काय विषयी चाललेला.
कुठला.
तू कायतरी विचारत होतास मला?
काय विचारत होतो.
अम हा थांब हे तू नाही. नाही हे जे विचाराल तर. अकाउंट आणि टॅली मध्ये काय फरक आहे.
काय खरं काय सांग आता.
ते हे ज विचाराल तर रे म्हणजे आपण. कॉलेजमध्ये जे शिकतोय आणि ते. टॅलीच इथं जाऊन करतोय त्यात काय फरक हाय विचारालतो.
हा हम. हम्.
त्याच भाऊ काय तर त्याला म्हटलेलं. जमीन आसमानाचा फरक फरक आहे. त्या दोन्हीत
काय फरक असतोय? व्हय मी तिथं टायपिंग ला होतो की नाही, त्या तिथं ते सर टॅली शिकवत होतं, पोरांनो आणि हे बघा पोरांना ते विचारायचं हे अकाउंट कशात येणार ते अकाउंट कशात येणार? आणि ते सांगताच येत नव्हतं पोरांना.
तेच रे तुझं मग त्याला कसं स्टार्टिंगचे रूल आहेत बघ अकाउंटचे, गोल्डन रूल्स हा
हा
त्या रूलच्या हेच्यावरनं ते विचारतात प्रश्नं. कोणता अकाउंट कोणत्या हेच्यात जाणार ते
काय रुल होतंत र ते?
पहिला त्यातले तीन मेन म्हणजे पर्सनल रिअल आणि नॉमिनल होतं.
हा ति लक्षात हाय.
आणि ते तिन्हीचे दोन दोन रुल.
हा प्रत्येकाचे.
हम्म, माहित हायत काय?
पहिलं माहित आहे, प क्रेडिट अकाउंट काय काय होतं की ते.
अरे रुल सोप्पं आहेत की रे.
अरे, झालं की एक वर्ष करून त्याला.
एक वर्ष कुठे? आकरावीत होतंत रुल.
बारावीत.
अकरावीच्या स्टार्टिंगला होतंत.
अरे बारावीत नव्हतच.
बारावीत त्याचा पुढचा पार्ट होता खरं अकरावीत मेन म्हणजे रूल घेतलेलेत आपलं.
आरे खरं, बारावी परन आपण अभ्यास करत होतोच की तेचा म आता किती झालेल्ल? मी आता एक वर्ष झालं की माझं, फर्स्ट इयर कमप्लीट झालं की
आता राहायला पाहिजे कि रूम
हा मी काय ह्यो हाय व्हय? त्या कॅरेक्टर सारखा, हुशार काल सिरीज सांगलेली ती
हम्म.
मग सांग की काय फरक असते? मला पण माहित नाही.
तुझं आता कॉलेजमध्ये शिकवत्यात ते डायरेक्ट आता तू हे त्याची जर्नल एंट्रीज करून ते लेजर पोस्टिंग करतो यस तो
हा.
ते तसं टॅलीच्या इथं करायला गेलास तुला शिकवताना पहिल ते क्वेश्चन देतात आपलं, एंट्रीज देतात.
बर.
त्या ज आपण वईत लिहायचं, आधी ते सोडवायचं पूर्ण
बर
तरी एक एकशे आठ किंवा दीडशे इंटऱ्या देत्यात आपल्याला
हा.
ते त्यांनी शिकवतील, तस तेंनी आपल्याला सोडवाय लावत्यात. वईत. वईतलं सोडवलेलं बरोबर आहे का नाही बघत्यात. त्या नंतर न, कॉम्प्युटर वर कसं करायचं हे सांगत्यात?
बरं.
पोस्टिंग वगैरे.
हा हा
ते पोस्टिंग करायचं मग त्यात फरक पडतोय आपला.
बर बर
तिथं पोस्टिंग आपलं लेजरच्या वेळेस कसं आहे जे ले त्याचा आपण डायरेक्ट हे काढत होेतो
हा लेजर म्हणजे तो ना तो कॉलम आपण तयार करायचो म्हणजे जेचं ते अकाउंट हाय पर चेस अकाउंट असलं तर ते करायचो अन त्या खाली डेबिट अन क्रेडिट चा हे करायचो आणि अमाऊंट लिहायचो, बरोबर का?
हा
हा
तसं आपण जे नाव येईल त्या नावाचं अकाउंट तयार करत होतो आधी.
हा हा.
त्यात टॅलीमध्ये तसं नसते टॅलीमध्ये तरी अठ्ठावीस ग्रुप आहेत टोटल.
बर
त्या ग्रुपमध्ये डिवाइड केलेलं असतंय सगळं. ते कोणतं कशा त जातंय लक्षात ठेवून मग ते एंट्र्या कराय लागतात सगळ्या.
बरं आता समज आता तू तेे हेला जाणार आहेस ना? उद्यापासनं.
उद्यापासून किंवा परवापासून चालू करणार.
ह हा मग तिथं आता समज गेलंस आणि ते एक एन्ट्री असली परचेस केले की अ परचेस मध्ये
परचेसचं एक वाउचर असतंय त्याच्यावर ते टाकायची.
हा आता त्यांचं पाणीच्या बाटल्याचा बिजनेस आहे.
हा
तिने बाटल्या परचेस केल्या मग तिचं काय काय येणार?
तर बाटल्या परचेस केल्या म्हणल्याव, परचेस केलेला आहे ते डेबिट होणार.
बर
म्हणजे आता वॉटर बॉटल अकाउंट डेबिट होणार.
हा
त्यांनी आता कशा थ्रू घेतले त्याच्यावरनं ठरते तू क्रेडिट क काय घेणार? ते कॅश न घेतलास तर कॅश अकाउंट क्रेडिट ला येणार.
हा
जे तुझी कॅश गेली.
बर
मी तू जर का उदारीवर घेतलास तर त्या क्रेडिट ला तुझं नाव जातंय.
हम्म हम्म हम्म
त्यांच्याकडं आहे म्हणून.
बर
असं
हा हा हा हा मग ते तुला देणार काय, तुला सांगणार काय तुला बिल देणार?
बिल देणार.
हा हा
आणि उधारीवर असलं की त्याच्यावर व्याजानं देतात उधारी.
बर
तरी एक दहा दिवस सात द्यायचं, त्या दहा दिवसात जर का पैसे दिले नाही तर, त्याच्यावर व्याज चालू कर न असं कॉन्ट्रॅक्ट एक तयार करतात त्याच्यावर सही घेतात.
बरं आणि समज ते पैसे दिले मग त्यानंतर त्यातनं ते काढतात का अकाउंट?
नाही अकाउंट असतंय की, तू आता एकदाच घेणार नाहीस ना. परचेस करत राहणार तू त्यांच्याकडनं सारखं.
बरं बरं, आणि मग हे तू कशात करणार आता वहीत करणार का कॉम्प्युटरला?
डायरेक्ट कॉम्प्युटर लावणारय. कॉम्प्युटरला करून मग त्याची प्रिंट डायरेक्ट काढून त्यांना बिल द्यायचं.
बिल
हा
मग ते बिलचं फॉर्मेट जो असतोय तो
आता तू परचेसची एंट्री जर का मारलास समज
हा
एंट्री मारलास पूर्ण एंन टर केलास, ती एंट्री आपल्याला प्रिंट मारता येत्या. फॉर्मॅट वगैरे त्यांचा तिथं असतोय ऑलरेडी
हा हा.
फॉर्मॅट मधे हाय आशी, तुझी इन्फॉर्मेशन जाते, सगळी माहिती
हा.
ते प्रिंट मारल्यावर त्याची प्रिंट आपण देऊ शकतोय, मागितलं तर
बर, म आस हे वर्षभर करायचं.
हुं.
आणि त्यानंतर
त्यानंतर काय तुझ वर्षभर नाही तसं?
वा
तरी एक महिन्याला किंवा तीन महिन्यानंतर न ऑडिट कराय लागतय.
बरं.
जे चेक कराय लागत्यात सगळ्या एनट्र्या
हा.
त्यानंतर? काय वर् वर्षाच्या शेवटला, सगळं बॅलन्स शीट काढून गव्हर्नमेंट ला बॅलन्स शीट दाखवायची. इन्कम किती झालाय वगैरे ते चेक करायचा, टॅक्स पे करायचा.
हा हा.
तस असतय, मागच्या वर्षीची बॅलन्स शीट ही पुढच्या वर्षीला कंटिन्यू करायची.
हा हा हा. म्हणजे आता तुझं तेच काम म्हणजे काय एन्ट्र्या आल्या, किती पैसा गेला? केवढा आला?
हम्म, म्हणजे पैशांचं पण बघायचं च परत पेमेंट बघायचं माणसांचं.
पेमेंट म्हणजे?
तर तू, तुझी एक कंपनी आहे समज.
हा.
पन्नास माणसं कामाला हायत तुझ्याकडं.
बर.
त्या पन्नास माणसांना तू पेमेंट देतोयस.
बर
त्यांचं पेमेंटचं अकाउंट सेपरेट काढायचं.
बर.
त्या पेमेंटच्या अकाउंटमध्ये प्रत्येकाची बँकची माहिती, त्यांची माहिती लिह यची त्यांना तू पी एफ किती देणार? प्रोविडंट फंड परत आय एस सी काय तर, भरपूर त्याच्यात हायत टाईप. ते जे सगळ्याचे रेट लिहून ठेवायचे असत्यात.
हम्म
तुझे किती दिवस भरलेत ते हे करून मल्टिप्लाय केले की तुझे त्या महिन्याची सॅलरी किती येत्या ते कळते.
हा मग ते रोजच सॅलरी दिवस किती भरल्यात ते तू करालास काय ते?
हा, तस असते.
हा, हा, हा.
म आत्ता लगेच तरी, आम्हाला ते करायला लावतील, असं काय सांगता येत नाही?
तू किती जन हायत? तू एकटाच आहेस का आणि एक जण आहे?
आता आम्ही तरी किती? चार तारीखला, इंटरव्ह्यू द्यायला गेलतो.
हा.
चार तारीखला सर म्हणलं, आता एक जण जॉईन व्हा, आणि नंतर एक जण जॉईन व्हा अस स म्हटलेलं, म आम्ही दोघं जण गेलतो..
हा.
त्यो मित्र म्हणल मी मी सांगितलं त्याला, तू उद्यापासून जॉईन कर.
हा.
आमची शेतातली काम हायीत म्हणून म्हटलो.
ह
ते जॉईन झालाय, त्याला तरी आता सध्या परचेस आणि सेलच्या एन्ट्र्या करायला सांगत्यात
बर
बाकी अजून तरी काय बोललेल नाही मला नंतर न वाढवतील काम होय
भारी झाला विषय म्हणजे काय नाय आल तरी एकमे का सांगून कवर करता येतय
होय तेच आम्ही ते नोकरी महामंडळ मध्ये गेलतो पहिला
हा
चारायसाठी जॉबचं
हा
ते म्हणले इथं पलीकडच्याच गल्लीत म्हणजे एक नंबर गल्लीत हे आय नोकरी महामंडळ शाहुपुरीच्या दोन नंबर गल्लीत तर एक जॉब ऑफर हाय म्हटले तित जाऊन चेक करा म्हटले रिझ्युम वगैरे घेऊन जावा म्हटले ते आ होय
हा, हा
रिझ्युम वगैरे घेऊन जावा म्हटलेलीत आम्ही डायरेक च गेल तो
ह, ह
त्यात ते मित्र म्हणल तुला तेजा रिझ्युम नव्हता
हम्म
सर म्हणलं आत्ता बसून इतच लि म्हणलं डायरेक्ट रिझ्यूम
हम्म
माजा होता त्यो सरांना दाखवला मग ते टॅली कम्प्लीट नव्हतं ते नव्हतं त्यात रिझ्यूम मध्ये सर मनल अपडेट करून पाठव
बर
ते पाठवलं सर म्हटलं जॉईन व्हा दोघं पण
हा, हा ज विस झाला की आता कंटाळ पण येत नाही आणि काय अडचण पण येतणारे दोघं असल्यामुळेग एखाद
होय
अरे
ते एकटं कोणतर असले की नवीन असला जरा वेगळं वाटतय
आणि ते विचाराचचा गावकड काय प्रॉब्लेम आला क त सॉल्व करायचा आवगड
होय ते दोघं असलेल बरं पडतंय
हम्म बरबर चालते ठिव काय करतो थोड्या जरा एक काम हाय ते करून
चालतय, चालतय